हॅलो हॅलो ब टायज नाही य का हॅलो
येतो येतोय तुम्हाला येत
का येत येत झालं स्वयपाक
नाही चालू आहे तुझा
अ
चष्मा लागला का म्हण तुम्हाला? अच्छा अच्छा पाऊस वगैरे?
पाऊस आहे इकडे थोडा थोडा आहे.
अच्छा अच्छा हा. अ हो का हो इकडे आता चालू झाला पाऊस. म्हणजे सकाळपासून नव्हता आता एकदम चालू झाला.
अच्छा काय बनवलं स्वयंपाक?
काही नाही पुरी, श्रीखंड,
हो पावसाचा स्पेशल थंड थंड का. गरम खायचं असत श्रीखंड कुठे. गरम मध्ये आलं त्याचा थंड आयटम झालाय ना. अच्छा कॉम्बिनेशन चांगलंय
हा. पोळी तर गरम गरम खायचे हम्म. हा नाही नाही विकतच.
अच्छा घरी पण वेसे लोकं इझी आहे.
नाही ते दूर जावं लागत ना इकडे पाऊस चालू आहे. मग ते त्यामुळे बाहेर जायचं नाही आणून ठेवलेलंत म्हटल आहे घरीब श्रीखंड त पी बनव. का ग म्हणून बेट ठरवलं आप खिचडीचाच होता म्हणजे मसाले भात. पण तो कॅन्सल केला. संडे असल्यामुळे थोडंफार काही
मग चिकन मटन वगैरे काही खात नाही का?
नाही तस नेहमी नाही खात कधीतरी हम्म.
हम्म. बरय जाऊद्या. हो आहे ना.
अच्छा अच्छा हम्म.
काही नाही आराम करतोय.
अच्छा सर्दी झाली वाटते तुम्हाला?
हो सर्दी झाली.
सर्दी झाली वातावरण खराब आहे ना, काहीच नाही. अशेच झालेली. पावसाळा चालू झाला की होते.
हा वातावरण चेंज झालं ना. त्यामुळे होत असेल कदाचित.
हा वातावरण चेंज झालं की होतच ना, या वातावरणा सर्दी.
हम्म सुटवतेल तुम्हाला सुरुवातीला.
नाही नाही सुरुवातीला होतच नाही सूट.
अच्छा.
एकदा पाऊस चालू झाला का एकदा तरी सर्दी होती हिवाळ्यामध्ये पण आणि पावसाळ्यामध्ये एक वेळेस होतेच कधी ना कधी तर.
म्हणजे सीझन मध्ये भेटते तुम्हांला. लग्न चालू इथं हॉल आहे ना खाली त्यामुळे आवाज येत असेलं हा. त आवाज स्पष्ट येतो ऐकाल नाही नाही बाजूला आहे ना त्यामुळे नाही नाही. खाली हॉल आहे त्यामुळे आवाज येतो स्पष्ट. हम्म.
बरं आहे. तुमची तब्येत वगैरे?
हो आम्ही मस्त. तुम्ही?
आम्ही पण मस्त आहे.
घरचे कसे आहेत? सगळे. अच्छा! आमच्या घरचे मस्त आहेत सगळे.
काय करत असता तुम्ही?
काही नाही सध्या घरी आहे. नाही नाही घरीच आहे.
अच्छा हा.
तुमचं काय चालू आहे?
काही नाही घरीच आहे सध्या. सध्या घरीच आहे मी हम. साईड ला आवाज येतो का? नाही नाही.
नाही का, हो आमचं झालंय. अ झाले. आठ वर्ष झाली आम
अच्छा खूप मोठे आहे, मग तुम्ही माझ्यापेक्षा.
हो. एज गॅप अ अच्छा! अच्छा! हो का? हम्म.
ते मस्करी करत होते, बारावी नाही झाली. नाही, नाही बारावी नाही झाली. जी एन एम झाले. एज्युकेशन
अच्छा. अच्छा. मग त्याच फील्ड मध्ये जॉब चालू आहे का?
जॉब नाही.
हो छान!
हम्म. जॉब नाही का आता सध्या? हो चालू आहे. मग इंटर्नशिप आता ते कॉलेज संपल्यावर द्यावच लागतं ना, तर मग.
हो पाहिजे ना काहीतरी, घरी पण बोर होते ना. त्यामुळे काही ना काही पाहिजे. हम्म.
जावाच लागते. म्हणजे बाहेर असल् की जरासं बरं वाटत. म्हणजे वेळ पण निघून जातो.
हो आणि बरेचस काही शिकायला पण होत. हम्म, अच्छा. भाऊ, बहीण काय करतात तुमचे?
आहे एज्युकेशन चालू आहे. भाऊ जॉबला आहे. छोटी एज्युकेशन चालू आहे.
अच्छा अच्छा! हा.
बरे तुम्हाला आहेत? बहीण -भाऊ.
हो आहेत ना. आताच भावाचं लग्न झालं आम्ही तिकडनंच आलोय, सुट्यामध्ये गावाकडे जात असतो ना.
हो का, अच्छा! दुसरीकडे आहे का जॉब?
हो जॉब बाहेर गावी आहे, त्याच्यामुळे सुट्टायमध्ये गावाकडे जात अस. तो. मी हम्म ह्यावेळेस लग्न पण होतं भावाचं.
एन्जॉय केला असेल मग भरपूर.
हो. फुल एन्जॉय.
ह
भावाचं लग्न म्हटल्यावर काय पाहायचं काम आहे.
हो भावाचं लग्न म्हटलं काय पाहायचं काम ये छान झालं लग्न कुठे गेले होते का मंग फिरायला वगैरे
हो फिरायला वगैरे गेलो होतो. प्लॅन वगैरे केला होता त्यानीच प्लॅन केला होता फिरून वगैरे आलो सुट्ट्या ह्या वेळेस मस्त गेल्या आमच्या. म्हणजे फिरण्यातच गेला. हो फिरस्ती दौरा होता. हो. पाहिजे ना थोडं काही मग
थोडं काही बोर होतं ना घरी घरी कंटिन्युअसली मुली घरी म्हटल्या व
त्यानीच ठरवलं होतं क बाबा फिरायला जायचं तर मग ह त्यामुळे एका वेळेस जाऊन आलो आम्ही
हा हा.
सगळे एकत्र होतो. हा. फॅमिली टूर होता. आईकडचे आमच्याकडचे सगळे सोबत होतो आम्ही.
हो. मी पण नकारच
तुमच काही पॅन वगैरे झाला का नाही? मग यावेळेस. हम्म.. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो.
माझा आवाज येत नाहीये का?
येतोय ना.
अ आवाज नाही ना ब्रेक झाला हो
अच्छा ते रेंज म्हणजे पाऊस चालू आहे ना, तर त्या पाण्याच्याने जास्त रेन्ज
हा नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो. बऱ्याच ठिकाणी येतो आता हे पावसामुळे मी तेच म्हटलं चालू आहे आणि आवाजच येत नव्हता. माझ्यापर्यंत तुमचा.
हो का नाही फोन चालूच आहे. मला येत होता तुमचा आवाज.
नाही तुमचा आवाज माझ्यापर्यंत येतच नव्हता. हा तेच नेटवर्क मुळे येत नसेल कदाचित. हम्म. जेवण वगैरे झालं का बाकी आहे? अच्छा अच्छा. मस्त आहे तुम्ही बनवता का काय?
नाही नाही कधी कधी बनवते आई नाही वहिनी बनवते, आई बनवते. कुणीही बनवत.
वहिणी आहे म्हटल्यावर काय मग मज्जा आहे भो तुमची.
हो. सध्या आहे ह.
हो मी जॉबवरून आल्यावर थक
हा जॉबवरून आलं फक्त मी काही नसत कधी मूड काम वगैरे कमी असले तर करते अस काही नाही करत नाही म्हणून अजून मधून एखाद्या वेळे किंवा काही बनवायचा मूड झाला काय स्पेशल बनवायच जास्त वगैर अस तर बन
म्हणजे स्वयंपाक येतो तुम्हाला?
हा हा
अमेझॉम तोना आपला बनवायचं लस लाव कणी बनवतय. मला काही स्पेशल बनायचं असल तरी मीच बनवते.
मस्त आहे म्हणजे नाही नाही नाही हात धूत होती.
अच्छा आवाज वाटतो त भांडी
हम्म नाही नाही. आ नाही आमच्या बाकी आहे जेऊण. हम्म संडे असल्यामुळे सगळ लेट लेटच होत आमच्याकडे पाासून स हा संडेला सुट्टी असते ना त्यामुळे सगळं आरामात चालू असतं.
हो.
बर आहे तुम्हाला संडेला सुट्टी अस
हा संडेला सुट्टी अस असते.
हा चांगली गोष्ट आहे आम्हाला तर संडेला नाही सॅटर्डेला नाही.
तुमची फिल्डच तशी असते ना.
कधी पण जा घेतली सुट्टी तरी बी काही काम पडलं तर एमर्जन्सी मध्येच जा.
जावंच लागत. आमचा संडे ला आराम असतो. हो पैशानसळ नाही मग संडेला. सर्व आरामात आता उद्या बस रोजच रुटीन चालू होत एक दिवस मिळतो संडेचा त्यामुळे आरामात चालतं सगळं.
जॉइंट फॅमिली आहे का न्युक्लियर
नाही आम्ही इकडे असतो गावाकडे असतात. हम्म.
दोघं जण असता.
हा मुलगी आहे ना.
हो मुलगी आहे का बर ये. मुलग्या म्हत बघत असला करमत.
बर ये. आमची फुल जॉईंट फॅमिली आहे सर्व एकत्रचच.
छानच त हे मंग. तुमची मज्जा आहे सगळे एकत्र असा. आम्हाला जॉब मुळे बाहेर राहावं लागतं ना.
हा जॉब मु जॉब जॉब असलेल्या तसच आहे बाहेरच लावा लाग
जावच लागते. बर काढून चालू आहे का.
ते आ ना तुमच्या पर्यंत ह ठीक आहे बरं चालेल बाय.
ठेवते.
हॅलो हॅलो
बार्गेनिंग कर
हॅलो
अशा प्रकारे
हॅलो.